नमस्कार.
सुप्रभात.
सुप्रभात, सुप्रभात काय म्हणता दादा आणि.
काय नाही बघा आता ऊटलो आवरना आता.
बरं.
पोर सकाळी खेळायला गेलेलीत वाटत मैदानावर. कृत्रिम मैदानावर कृत्रिम मैदानावर.
सांगितलंय नायस आलो असतो की.
आम्ही नाही आम्ही नाही.
हा
आयुष खामिटकर.
ते व्हय.
हा ते सगळे श्रीमंत लोके गेले होते वाटतं.
हा हा हा.
कालचा सामना बघितलास का नाही.
कालचा सामना एक नंबर झाला.
खेळला शेवटी.
होय वाघ वाघय कला राजा.
हम्म.
हो तोवर आज त्याच दोन गोल मारल्या त्यांनी तरवर मग आज आपल्या साहेबचा वाढदिवस.
त्यामुळ काय उपयोग झाला नाही एवढं का जास्त ते सगळ्या लगेच विसरल्यात. मला तर लक्षात पण नाही रात्री बार नंतर झालं आलं वाढदिवस आहे. स्टेड तेवढं लावलं झालं.
हम्
अ मग काय आणि
काय बघत असल पहिली गोल बाहेर मारले.
दुसऱ्या हाफमध्येध्य तर काय खेळलाच नाही. दुसऱ्या हापमध्ये काही खेळलाच नाही पहिला हापमध्येच चांगल्या गोला मारल. दुसऱ्या हापमध्ये सगळ्या मिस केल्या. तेवढ्यापुरत लिंबू फिरून आणला वाढत. ते हे बघितलंस का नाहीस इंग्लंडची आणि हेची बघितला नाहीस का गानाची.
नाही.
करणी गेली त्यात, करणी केली, म्यॅच स्टेडियम मध्ये बसून. त्यांना काय तर फोकला बेकला टाय झाली इंग्लंड टाय केली म्हणजे बघ घाना बरोबर. हम् मारले ना इंग्लंड न.
असला कसला विषय केलता काय माहीत.
आता रात्री आता उठून मगा साडेतीन वाजता मॅच.
होयं. तर बघूया मी पण आत्ता आवरल, म्हणाल करूया फोन.
हम्म, मी उठलोय साडे दहाला.
हम्म हम् ह. माझा आंघूळ पाणी आवरलं मस्त आता करायला.
नार अंघोळ मी नाष्टा केला. तू भाता आणि का आता करू तू भात खायची पाड्याला तू भात खात असलो. पाणी गेले.
हम्म.
ह आता साठवलेला पाण ना करायची गार पाणानं
इ तर एवढी थंडी त्यात ह तर मग पाण्याची वाढ बत बसणारस.
हम्म.
दोन तीन दिवस झाल्या होती सवय पण आता पाऊस पडल्यावर गेली हो बाबा.
आहे मी गार पाणीच करतो त्या मुळं काय वाटत नाही
मला पण होतीचवय पण आता ती नेमक आणि परवा शक्त पण आला त्यामुळे ते अंगालाग नको वाटायलय. मला घर नको वाटाली काय नव्हच.
मला पण आता नको वाटालतं केल्याहाशी.
त आणि काय तर होऊन बसायचं बाबा.
हा.
सुट्टीच्या सुट्टीच आजारी पडली की कसत वाटते.
अ. कॉलेजमध्येध्ये आजारी पडल्यावर पण कसत वाट. मग आपण आपण जात नाही म्ह तवाच काय तर होते.
तवाज काय तर लई भारी होते.
लय भारी म्हणजे एक नंबर इश होती.
ऍडमशन प्रसेस कधी चालू होणार.
काय माहित आता कधी आपला पाच सात तारखेला तर आहे म्हणते बाबा निकाल
निकाल आहे निकाल नको वाटतय बघ तेवढा.
निकााल कलयावर आम अडमिशन प्रोफीस
होत नाही ऍडमिशन
ह.
न कााल न कााल न कााल.
निस्ता सगळ्या विषयी निघायला पाहिजे माझ बास.
काय तुझ होईल नाही एक स लख सात म्हणल्यावर तुला तर तुला खांदार घन नाचणारच मी तु्या जास्त मला मला आनंद निर्ला वाटल तुझ्याशी जास्त आनंद मला तू तुलागळ वि तू जा गिरीश.
गिरीशचं काय निघतात गिरीशचा का एककाजाच होताषयी एकच होता.
तुझर सातच्या सात तर निघलं त जास्त आनंद मला होणार आहे.
कॉलेजच गुलाबी करतो सगळे गुलाबाम
तीने नि टीन निनी हलग्या ना जी
अ. जाणतो जेवढा पण हला दंगा केेला नाहीय त्या गॅदरिंग ला.
अर पणला
हा तेवढा दंग करणार.
जरा पिक्चर बघायचं नियोजन करणार करायचं म्हणालो चित्रपट बघायला.
कोणता?
हरे फटर भागात बसायचं म्हणाले घरात बसून काय करू आता का म्हणा. पेनड्राव्ह श होतलाय. कुठला देव बण तू दुसरा वाग.
होय.
तो कस हला. चित्रपट गह जाऊनच बघायला मजाेते. हम ते चित्रपट क्रस जाऊन मग माज मजा घ्याय अससले पिक्चर
मग जाऊ या का?
जाऊया?
जाऊया की, मी काय? निवांतच आहे.
आपण दोघं, राहणार बस स्टॅंडच्या गुच्च्यानवर आणि आपण तर दोघं राहणार, दुसर्यांच्या गुच्च्यानवर हाय ना.
आपण दोघं एक. एकाला धरूया आणि आपण दोघ आणि दोघांना धरूया एवढा काहीशी
अ घर या म्हणलाचय.
हम.
हम्म अ एक तरर. पा पाऊस पडून दष्काळाची पाड्यालाय माझ्यावर
तुम्ही दोघं पिक्चर बघायचा का? ते पण थिएक्टरला. तसलं काय करायला नको, म्हणून घरात बघायचं म्हणून पेनड्राइव शोधायलो. नाही तर मी शोधलं बी नसतो, पेनड्राइव घरात.
मग, डाऊनलोड करून बघूया.
चांगला, मिळायला तर पाहिजे क्वालिटी. एक मिनिट थांब हं. फोन येत आहे. सीमा, हॅलो. हॅलो. आगं मम्मी बाहेर गेल्या. त्यांचं काय तर, नाश्ता जायाच ते बिशीचा आहे म्हणून. होय, आल्यावर फोन करायला सांगतो. फोन ठेवून गेल्या ती, मला नेट साठी. असं होय, बरं बरं बरं चालते, आल्यावर सांगतो. ए हाट.
कुठं बसलेअस?
मावशीचा, फोन आलेला आमच्या.
हम्, हम्.
आमची आई, मातोश्री. नाही मी घरातच आहे, आमची मातोश्री बाहेर गेलीया.
हम्, हम्.
मला फोन ठेवून गेलीया. कारण मग मला नेट कसं मिळणार?
मग शिवाजी महाराजांचा पिक्चर बघूया तो रितेश देशमुखचा.
हो अं त्यो नको मला वाटालायं कारण मला की नाही रितेश देशमुख हे शिवाजी महाराज म्हणून बघायचं नव्हतंच.
ते हायच सोड. त्याला ते रोल
जमलेलं नाही. जमलेलं नाही म्हणजे ते त्याला जमलंय. त्याला जमलंय, पण त्याला सुट होत नाही रे. त्याला शोभत नाही ती भूमिका. त्यानं केलायं त्याचं काम. त्याच्या ह्यानं त्यान पूर्ण केलाय बरोबर. पण कसं आहे, त्याला शोभत नाही ती भूमिका.
अन त्यात ते आपले खूप प्रसिद्ध कलाकार आहेत. सलमान खान.
त्यात आणि मला परवा सावेकर टोमणा मारालायं की तुला मराठी चि त्रपट माहीत नाहीत. त्यामुळे आपली मराठी अं काय ते मागं आहे म्हणला. असं आहे तसं. म्हणलं आरे बाळ
हं.
लहानपणी पाळण्यात असल्यापासून मी बघतोय म्हणलं मराठी चित्रपट. आणि तू आता मला मराठी चित्र हेच्याबद्दल सांग म्हणलं मला.
हम्म. आता बघूया. ते कुठला तर बघायचा म्हणतोय मी पण. खरं काय?
नाही म्हणलं काल असंच म्हणला झालं म्हणलं, टी व्ही हाय म्हणलं घरात. आज तर लावूया तरी म्हणलं. मग त्यामुळं आता चालू तरी केलाय पण पेनड्राईव्ह कुठ मिळणा झालाय? काहीतरी वीज आहे पेन ड्राईव्ह इथे मिळतच नाही.
बघायच अता डाउनलोड करतो मग.
डाऊनलोड तू आता सावरखेड एक गावं बघितला हाईस?
नाही.
सावरखेड एक गाव. मराठी चित्रपट आहे बघ एक नंबर.
हम्म् हम मला ह्यो बघायचाय तो क्रांतीज्योती विद्या
क्रांतीज्योती. हा क्रांतीज्योती वरूनच म्हणला रे मला तो. तो काय म्हणला, मी क्रांतीज्योती बघायला गेलतो म्हणला थिएटरला. मी म्हणलो मला क्रांतीज्योती मधला पिक्चर माहित नाही म्हणालो रे. त्यामुळं आपली मराठी ही म भारी हाय बघं हे असं दिसते कशा कोणावर हाय त्यो.
शाळा आहे रे, आपली मराठी शाळा त्याच्यावर. हम्म ती बंद पडणार असते. म्हणजे पाडणार असते. म्हणजी जुनी बॅच जुनी ती ही असत विद्यार्थी आता चाळीस पन्नास वर्ष जास्त आहेत पण साठ वर्ष असते, मग त्यात ते सचिन खेडेकर आहे. अंमे वाघ आहे, हम् तस की आहेत
नाही माग असला तर काही विषय नाही सोड. आम आम वाग लाग पि्चडी जर अस तेच चित्रपट
चात मध्ये तर कसला हे झालता
कष्टर प नाही काय आणि त्याच्या आधिवासी भूमिका करते हच्यात, आपली कुठली ती? मालिका.
दिल दोस्ती दुनियादारी. त्यात तरर काय एक नबरच केलाय तो. हो नाही घर भारी करते काम ती
होय भारी काम करते ती.
त्याच सगळं काम भार आहे, प्रत्येक पिक्चर मध्ये कुठल्या पण जाऊ दे काम भारी कर
चांगलं काम करते होय असं चांगलं आहे ते नट म्हणून चांगला आहे. दोन्ही पण जमते चित्रपट पण जमते आणि ते हे पणजमतय
हम् मालिका.
मालिका पण जमते.
परत खरं काय त्याला मालिकेत
घट ते न काही गेलाच नाही माझ वाटते परत त्यात
नाही कर तो तोच रोल तिला भूमिका तिला शोभलेली.
वय वय होय त्याच्याला जमलेली बरोबर त्याच्या करे
हो भारी के त्यातलेले भारी होती ते आशुतोष भारी होता आशू रे रेशमा तेपत किन किंजल किंजल तिची गर्लफ्रेंड त्या आशूची हिरे गुजरात नव्हती काय ती?
हा किंजल परत ती ती कोण रे तिच्या बरोबरती अजून एक ढोली होती ती अन्नु काय नाही नाही मृणालचं नाव स्नेहा काय स्नेहल होतं अना आणि मृणाल च नाव काय स्नेहल स्नेहा होतं ना?
नाही मृणालच होतं.
म्हणून मृणालच होतं काय, ती तिसरी आणि स्कॉलर
हा ते स् कॉलर ते सुजय.
हम्म म्हणूनच स्कॉलर म्हंटलं रे.
आणि ती आणि कोण होते अरे चहावाल्याचं नाव काही विसरलो.
बाकीच्याचं काय नाही एवढं लक्षात आता. अरे काय पेनड्राय मिळत नाही अडत.
ठीकय एवढी प्रॉपर लक्षात एकसारखं
ठीक आहे कारेक्टर असल्यामुळे मेन तुला आहे का पेन ड्राव्ह
बघतो सांग तुला शोधतो आणि फोन कर तुलावर चालते ठेव आहे.
हम चाल ते चालते सांग तेवढं मनावर टाक ठेवतो.